हॅलो हॅलो हा बोला ना.
हा येतोय आवाज.
हो येतोय येतोय.
काय म्हणतोय पाऊस पाणी.?
काय नाही आत्ताच यायला लागलंय आमच्याकडे पाऊस. तुमच्याकडे.
हो आजच आलाय आमच्या नाशिकमध्ये. जोरदार झाला पाऊस.
हा इकड पण चांगला झालांय आता. तर अजून चालूच आहे इकड पाऊस.
हो ना आणि आमच्याकडे अर्धा तास चालला. पण मग चांगलं पाणी व्हायला गेलं
हा इथं पण अर्धा तास झालं चालू आहे. अजून पण चालू आहे. थोड थोडास आता तुमच्याकडे इतके दिवस पाऊसच नसेल ना
बिल्कुल नव्हता पाऊस आजच झालाय पहिल्यांदा
हा
असं मी वाचलं होत की त्यामध्ये. अधिक मास आल्यामुळे मान्सून उशीर जास्त झाला अस
हा एक महिना जास्त उशिरा झाला. अधिक मास असल्यामुळे
हो
हम्म
धोंड्याचा महिना आलाय.
हा धोंड्याचा महिना त्याच्यामुळे हम्म आता चांगलं शेतीला पेरण्याला ह
हो तेच शेतीचे वावर तयार करून ठेवलेत आता. पेरणीचेच काम सुरू होणार
हा आता झाला थोडासा पाऊस. आता थोडासा तरी शेतकऱ्यांना दिलासा भेटला‌.
थोडासा
की आता होतोय म्हणून पाऊस
आणि असं म्हणतात की. याच्या पुढे येणारा पाऊस आणखी मोस
तुमचा आवाज ताई खूप लहान येतोय आवाज
आता येतोय
नाही-नाही साऊंड थोडासा ओपन आहे. मोठा करा ना आवाजच नाही येतये तुमचा अस खूप छोटा आवाज येेतोय केलाय का?
हो केलाय
हा आता पाऊस चालू आहे तुमच्या इथ का थांबलाय?
थांबलाय ना पाऊस
हा का
ऊन पण पडलाय लगेच.
आत्ताच थांबलाय का?
आत्ताच थांबला अर्धा तासापूर्वी थांबलाय.
नाही आमच्याकडें आताच-आताच एक पाच मिनिटपूर्वी थांबलाय.
हो ना‌
हम्म अधिक मासात पाऊस होतोच म्हणजे एक महिना पुढे गेला का त्यामुळं?
हो सरासरी तस असत ते वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस असतात ना.
हा
तर ते एक दर तीन वर्षांनी अकरा दिवसांचा फरक पडत असतो.
हा
ते अकरा दिवसांचा फरक भ भरून काढता-काढता असे बावीस ते तीस दिवस निघतात चौथ्या वर्षी
हा ह
मग ते चौथा वर्ष म्हणजे तो अधिक मास असतो एक महिना
हा. हा. मग त त्यामुळं पाऊस असं म्हणत्यात का. पुढं गेला एक महिनाभर.
हा आपल्याला असं वाटतं पुढं गेला. पण नाही तो त्याच्या चक्रानुसार बरोबर असतो. पण आपलं जे कॅलेंडर असतो त्यात एक महिना अधिक असतो ना.
ह.
आता आपल्याला असं वाटतं की पाऊस उशिरा झाला. हम्म
त्यामुळे आपल्याला वाटलं ना उशिरा पाऊस होतोय? हम्म.
तस अधिक म महिन्याच महत्त्व पण फार आहे. पण आपल्याला असं वाटतं की अरे उशी उशीरा झाला. पाऊस उशीरा झाला. तस काही नसत. हा महिना आपल्या श्रीकृष्ण ला समर्पित असतो. म्हणजे खूप लोक याच्या पूजा जप. उपवास. दानधर्म पण करतात. आणि फळ पण या महिन्यामध्ये अधिक पटीने येतात. असं म्हणतात.
म अधिक मास तर सगळे देवांला ह्याला पण जातेत ना.?
हो. हो. जितक देवपूजा देव करू तेवढ्या चांगल असत. सकाळी लवकर उठून. विष्णूची पूजा करतात. मंत्राचा जप करतात. दानधर्म करतात. अन्नदान. असे गोदान वेगवेगळ्या प्रकारचे दान पण केले जातात. खूप सारे म्हणजे. उत्साह वगैरे पण जोरदार सुरू असतात. आणि ते साजरे पण केले जातात.
हम् हम.
एवढंच का असं म्हणतात. का विवाह केला जात नाही गृह प्रवेश नसतो. वास्तुशांती मुंज यासारखे कार्यक्रम नाही केले जात. पण मग आमच्या इकडे तर लग्न पण केलं गेलेलं विवाह पण झालेला.
आत्ताच्या आधिक मासात.
हो आत्ताच्या अधिक मासात.
हा. का. आणि का करत नाहीत बरं? अधिक मासात महिन मोठ्या जे रास घरातलं असल. त्यांचं पण लग्न नाही करत नाही. अधिक महिन्यात. मोठा मुलगा किंवा मोठी मुलगी हम्.
अधिक मासाच्या अगोदर किंवा नंतर लग्न करून घ्यावं.
हम. हम्म. त्यामुळे ते आधिक मासत लग्न करीत नाही.
आपल्याला पुरे. माहिती नसते कधी-कधी अर्धवट माहिती असते.
हम्म हम्. हम् हम.
तुमच्याकडे केला असेल ना. अधिक मासातला धोंडा म्हणतो आपण त्याला.
इकड देवाला नैवद्य दाखवते. आधिक मासात.
आमच्याकडे पण मग चालत नाही हो सर्व. पाहुण्यांना वगैरे बोलवतात, जावई लोकांना बोलवतात. ननंद नांदयांना बोलवतात. म्हणजे असं आमच गेलं पन्नास साठ लोकांपर्यंत. आमचा अधिक मास.
हॅलो.
हॅलो.
हा येतोय का आवाज तुम्हाला?
हो हो येतोय. हॅलो.
अधिक मास सारा.
आमच्याकडे तेच पुरणपोळी मांडे. पुरणपोळी किंवा मांडे. जेवण. जेवण केलं जातं, जेवणाचा स्वयंपाक
पाव्हण्यांला ना?
पूर्णावजा, हो पुराणाचा. त्यानंतर ना जेव वगैरे खाऊ घातलं जातं त्यांचं स्वागत केलं जातं, आता ते नवीन पद्धत निघाली मोबाईलच्या ट्रेंडमुळे. मोबाईलचे रील्स बघून काय काय काय काय निघालेले आहे मग त्यानुसार थोडंफार केलं गेलं.
आता तर अधिक मासात वेगवेगळ्या पद्धतीतले एक जावयाला ते स्वागत करायचं, जेवण करायचं. हा चांदीची चप्पल आता तर अ कुठला एक तर न्यूज आलं होतं, चांदीची चप्पल केली सुना पण आणि लिकिला पण. जावायाला पण.
हो, तेच तर का मी न्यू बातम्यांमध्येच ऐकलं मी पण.
हे असं करते तर जे, ज्यांच्याकडे आहेत पैसे ते पण जे गरीब माणसं असते त्यांनी कसं करायचं असं होतं ना.
हम्म, त्यांनी कसं करायचं असं होतं खरंच बरोबर हाय. एकानी केलं का मग दुसऱ्याला पण करावस‌ं वाटतं. हा चढा ओढ लागते ना.
हा चढा वड लागते, पण गरिबांना पण असं वाटतं ना आ पण काय करावं मग एवढं
हा, ते एक समाधानाची गोष्ट असते आपण कुठपर्यंत समाधान मानतो. त्याच्यावर पण असतं ते.
हम्म.
हम्म बाकी तुमच्याकडे कसं करतात?
काहींच जेवण करते. तोंडे करते. तोंडे म्हणजे ते मोदगा सारखं करतेत.
ह हा दोन मोदका सारखं करतात. त्याच्यामध्ये दगड टाकतात. किंवा धने. मीठ. आणि पुरण. हो म तेच ना पूर्णा सोबत मीठ घालतात. किंवा दगड टाकतात. किंवा धने नाही पैसे टाकतात. धन.
दगड टाकतेत आमचीकडे नाही टाकत दगड.
आमच्या याच्यामध्ये टाकतात ना. पूर्णामध्ये छोटे-छोटे दगड टाकतात तेच म्हणजे धोंडे.
हा का आणि मग ते खातानी कसं खायचं. अच्
ज्याच्या गेला. ज्याच्याकडे गेला तो. त्याला धोंडा भेटला. ज्याच्याकडे पैसा गेला. त्याला धन भेटलं. ज्याच्याकडे मीट गेलं त्याला अन्नपूर्णा भेटली.
हम् ह हा. हम्. प्रत्येकाची पद्धत वेगवेेगळी म्हनायच काहीं लोक काय बघताय ग. आ. मग तुम्ही केला ना मग दंड दोंडा साजरा. हॅलो. हम्.
हो हो केला ना.
अ ह. म काय. आता आमची. इकडे पण आहेत. पण तोंडा म्हणजे. फक्त त्याच्यामध्ये पुरण घालतेत ना. असं दगड किंवा मंग असं धन ते असं काही नाही घालत.
गोड असतात. मोदका सारख करत्यात. आणि त्याच्यामध्ये पोळीच पुरण भरतात. आपण पुरण हा पुरणपोळी भरतो तस.
हो तुमच्याकडे पूर्णाची पोळी घरीच केली जाते.
हा घरीच नाही-नाही मांडी नाही. आणि आमच्या घरी पुरणाचीच पोळी केली जाते.
हम्म.
ह दयावाला नैवेद्य दाखवला जातो. आणि पाहुणी. हा पाहुण्यांना बोलवते जेवायला.
जाताना त्यांना वान वगैरे दिलं जात ना.
हा अरे असं साडी हे दिलं जातं. जे नवीन ले लेखीच लग्न झालंय त्यांना मग ज्याच्या-त्याच्या. प्रमाणे कुणी चांदीच करत. कुणी सोनेचं करतं. कुणी आपले फक्त कपडे घेत. हम.
आमच्याकडे जावयाचं केलं होतं तांब्याच पात्र दिलं होतं. पाण्याचं प्यायच
चालतय ताई ठेवू का हो?
हो-हो चालेल धन्यवाद तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं.
आई! हम्म, दगडाचं काय गं?